नाही पण दार ते उघड पण आता मी तर दारात घरच बसलय ना मी बावळट
काय झालं का पोरं काय करत मी तेच विचारत हो पोरं काय करताय.
का ऑगस् नाही सव्वा सातला होता. अरे टाइम पाय सव्वा सातचा आहेता एक मिनट ग चालूच सव्वा सात टाईम आहे. पाठ मला सव्वा सात टाम आहे. हा जाय परत क्लासला कोण आणून सोडलं ब हे बा म सव्वा साठ कॅनसल झाला. मग त अस सांग मी तेसत म्हटलं की सव्वा सात पर्यंत क्लास होता. आता ती पप्पाच्या विचार लावीन आणि तिच्या पोरीला देईन बोलायला. रेणू मवशील पैसे आलेले अकराशे रुपये अकराशे बावन्न रुपये माॅनवररा
अकराशे बावन्न नाही व एक हजार एक हजार पन्नास व
एक हजार पन्नास का.
हा
मा नवल म्हटला या पैश आले त्या पैशला न सगळ्यां ला सग शंर शंभर का होईना मला टाका.
टाकून घेत. बस बस म्हणा शंभर शंभरच मागून
हा शंभर शंभरच टाफ लाव म्हणे काय मग किती जणलं टाकेला मी ना वीस पंचवीस केला पं रुपये आरामात भेटतील
असं आहे का हा. मशोक मण ते मम्मी महेश म श्लोक म्हणजे त्या पूज्याला म्हणे पूज्या मावशी खरं सांग काय मला विश्वास नव्हता येते की नाही म्हणून मी ना अल्लम टल्लम टल्लम अल्लम करून केलं ते बी माझ मम्मीनच केले म्हणे ते बी मी ना पट पट करून हे केलं म्हणे मला विश्वास नव्हता की येते की नाही. ह. आता पस्तवन राईलोकी केले असते ना पुरे पैसे आले असते म्हणते मला मग माऊशी ला कान चारशे रुपयाले? तिले खऊप जास्त नाही आले म्हण तिला विचारतो मले नको विचारू.
टास्क दुसरा होता माझा आणि तो टास्क ना तिने मला फक्त सांगितलं होतं की ते बरोबर. चिन्न वगैरे टाका असं तिने काई नवत सांगीतल. तिन फक्त मला काय सांगितलं होत, की ते आहे फक्त ते तुम्ही तुमच्या भाषेत हे करून तिन मला म्हे टाइपिंग करूण टाका बस. तिन असं मला सांगितल नाही की, त्याच्यावर चिन्ह तुम्हाला टाकाव लागतील फुल स्टॉप कॉमा डॉट अस काय तुम्हाला द्याव लागेल तिने काईच माहिती दिली नव्हती मला. आणि मला तिने टास्क देऊन टाकला. मग तुम्ही ना कंप्लिट केल ना तर म ते काना मात्र केले मी पण डॉट फुल स्टॉप हे नाही दिले ना त्याच्यामुळे ते मला पैसे कमी पडले ते.
एवढं सांग म्हला माहित नाही रे भाई मले काय काय नाही ते सर्व आलं पाहिजे ते फोनच नाही आला पाहिजे फोनच आलं की हे आता ते म्हणे जाऊ दे आता माझ मित्राला सांगतो त्याला करायला लावत म्हणे त्या म्हणे आले. अर्धे पाचशे रुपये मध्ये देल.
अरेवढ्या जणांला सांगशील तेवढ्या जणला पैसे जातील ते. फक्त माझाच नंबर द्यायचा भा काही नाही.
हम. तो काय नाही सांगत हो तो नाही सांगत तो म या मला. कोणाला नाही सांग मला हो म मी विश्वास बी पटला पाहिजे अमुक हे खालत तर कोणा काय हे लोक हे म्हणून तर हे. असं आगाव आहे तो.
लोकांना लवकर भरोसा बसत नाही.
हा त्याटेस तरो नव्हता तो बोलला ना खरी पूजाने. दात तनात जाय बोलत जाय. हा पूजे पूज पूजा म्हण ना पाय आता आज अजून हप्ता पडला आणि पंधराशे तर नऊ दहा हजार दहा साडे दहा हजार झा नाही पण काय कामा कापाच्या एका चुकीना मा पैसे अटकून बसले.
हम्म. मी नवराला त्याच सांगित. म्हट तिचा फोन आता तर ती म्हणत होती म्हटलं कोणी ओखीच आहे का नव म्हण त म्ह आम्ही असे काही उद्योग के नाही की आम त्या ब्रांच--ला
ह बरोबर आहे. बरोबर. अशी एवढ्या बश पण
म्हणे म्हटलं तिला चालू होत म्हटलं तिचं मग मी मला म्हणे आता आम्हालाच लागेन म्हणे पण मग कोणी ओळखीच असलं तर मग बा काम झालंच पाहिजे असं ते म्हणे तिला म्हणा आम्हाला नाही माहिती म्हणा.
हम्म. कर हं
हं हंह् ह्हं
हाख कर म्हणाले कि रिकामे धंंदे तुझ्या नवर्‍याला हो ना ग तु झाले असेल पंधरा कंप्लीट
माईक पंद्रा आता होतील कंप्लीट हा कॉल झाला तेव्हा पंधरा कंप्लीट होतील ना
हा
हम्म हा कॉल झाल्यावर मग पंधरा कंप्लीट होते
तरी पंधरा बाकी राहिले.
म या पायत दे रे म सॉक्स चे ते हे ते. पंधरा राहिती ना आता पर तुला कॉल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत. बसेलाय तोपर्यंत एकदा उठली की मग राहिल. जाऊन घे घर
मी सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत मी बी सात वाजले की मी बी दिवा बत्त ती वगैरे
हा मग तेच म्हटलं जोपर्यंत बसेला तो पर्यंत चालू ठेवीन. आताशी आलती मी तिकडं गेली होती म गेलेली होती.
मोडायचं.
दशपरणी अर्कण ते करायला गेली होती ग बया.
म्हणजे?
त्या. ते औषध बनवायला फवारणीचं हम्म, ते. पण दहा जाळाचे पानं शेण, गोमित्र ते सगळ एकत्र करून ते कुजू द्यायचं. पंधरा वीस दिवस मग त्याच्या औषध फवारणीसाठी कीटकनाशक म्हणून वाप फरतात.
हम्म.
मग ते कसं बनवायचं तर ते सांगायला गेल होती त्या बायकांला.
हम्म.
ते बायकांना मग, ते दुसरी मॅडम पण आलेल्या होत्या.
मला वाटलंच होतं या श्लोकीन असं केलं असून म्हणून एवढे कमी पैसे भेटले. या ना याला विश वासनाशिन म्हटल म्हणून या जवढं त्यांना रक्कम सांगितली त्याच मला वाटलं म्हटलं रक्कम सांगितली म्हणजे याना हे केलं म्ह अ तेच. जाऊ दे तेवढेच कोणाचे.
हा म्हणजे मी हे वी वापरीन ते बीप तू बी हजार रुपये हे आले हेवी वापरीन कपडे घाल तू कपडे. काय करतं काय माहित म कपड्याचा हार बनून घालते का काय कपडे म्हणजे तेस तेस. घालायची हिवार येते म्हणले मम्मी चांगलं नाही लागत, म्हटलं हा एक दुकानच घेऊन घे ना म्हटलं रोज अलग अलग कपडे घालायचे.
मीच तर त्याच्या पप्पाला तेच बोलली होती. त्याला न्यायचंय मोठ्यावाल्याला त्यांच कामच चालू आहे त्यांना टाइमच भेटून रायला घेऊन जायल. म्हटलं तर तुमच्या जवळ कुरकुर नाही करत, तर माया्जवळ कुरकूर करते म्हटलं.
आजचा रविवार बी असाच गेला. असंच झालं तसच झालं परत माझ ट्यूशन आहे. तर ट्युशनचा मास्तर एक दिवस बी गेला नाही, की तो लगेच घरी जाते नाही तर फोन लावते त्यांच्या घरच्या
हम्म हम्म.
तो एक पोरगा काय, बर नव्हतं म्हणून येत नव्हता म्हणे, तर त्या मास्तरच्या जवळ नंबर नव्हता, तर त्या मास्तरनं विचारलं म्हणे कोणा जवळ त्याच्या घराच कोणाला त्याच घर माहित आहे, मग त्या कोणत्या पोरीला माहित होत म्हणे, तर तिन सांगितलं मला माहित आहे. तर मग सर तिला घेऊन गेले म्हणे आणि त्या पोराच्या घरी जाऊन आले म्हणे डायरेक्ट
मग आता त्या पैसे भेटणार आहे, एवढे पैसे भेटणार आहे तर तो तर हे करीनचं. ना
पैसे भेटायचा नाही प्रश्न त्यांना आता नवीन टाकिले ते तिथं जर तो आला नाही, त्याला मार्क कमी बिमी पडले किंवा काय तर मग त्याच्यात, लगेच त्याचं नाव खराब होईल. ना
हा ना आमचे वीस लोक तर रोज मेसेज येते ट्युशनला गेला कि, किती पोर आले काय आले किती अबसेंट आहे काय आहे? आता परीक्षा न हे पेपर घेतले रविवारी त्याच्या मार्क बी याच्यावर टाकत जाईन तो. व्हॉट्सअप वर कि पेपर मध्ये एवढे मार्क भेटले तेवढे मार्क भेटले.
नाही अजून आमच्या क्लासमध्ये नाही झाला, पेपर शाळेत चालू आहे त्याचे पेपर.
नाही आमच्या क्लास मध्ये अ आता झाला रहिवारी झालाय, ते काय ते? नविन काय आणायं नाही? हम्म! हम. मग एवढे पैसे भरतो आपण तर, मग त्याचा उपयोग बी झाला पाहिजे की.
ह अ आता पुूजेच्या सासूचे आणि पूजेच्या सासऱ्याचे दोघांचे पण प -येतील पैसे.
कंप्लीट झाल्या, असले कि टास्क येतील?
तिचे सासूचे राहिले होते, आणि तिच्या सासय्राचे पंचवीस झाले होते. म्हणे ती.
हाव का?
सासऱ्याचे झाले होते म्हणे, पंचवीस सासूचे सतरा कि अठरा झाले ते म्हणे.
हा हा आठ दिवसात येतात की दादा?
हम्म!
कारण तुझ्या भाऊजींची नाइट होती, ना तेव्हा केलं होत आपण ना. डाऊनलोड. हा आता ते भाऊजीची सकाळची चालू आहे ना, मी तेच म्हणलं.
माहिती तेच्यात नाही नंदेच्या पोरीचे दोघींचे भांडणं सुरू झाले होते.
का?
त्या म्हणे मावशी मामी पो-इना ना म्हणे केलंच नाही म्हणे व्यवस्थित म्हणे, तिला सांगून राहिली म्हणे तरी तिन ऐकलं नाही म्हणे, पूर्ण कॉल केलच नाही म्हणे तिनं अर्ध्या अर्ध्या मधीचं कट करायची म्हणायची एवढं कोण बोलील गं एवढं कोण बोलील. अशी करत होती.
श्लोक सारखं नवं?
म्हणून, तिला हजारच रुपये पडले म्हणे.
हा महेश टोक सारखं महेश श्लोकन असंच केलं ना, पाच पाच मिनिट पा- पाच पाच पाच पाच मिनिटाचे केले ना, महेश, श्लोकन मी पाच पाच मि मिनटाचेच केले ना.
हम्म हा थांब कट करून लावत.